हॅलो
हा बोला ना ताई
हम्म कशा आहे म मजेत आहे तुम्ही
मी पण मजेत हम्म हम्म हो कामावरले तुमचे
हो माझी पण आवड
ह ह ह काय चाललं कुठे गेल्या फिरायला सुट्ट्यांमध्ये
कुठे नाही माहेरी गेले होते
हा हा अजून कसली आवड आहे तुम्हाला दुपारच्या वेळे मग असं काही वेगळा छंद
चंदना ह लहान मुलगी आहे तिला खाऊ पिऊ झोप प घाल ना त्या त्यात दिवस जातो हा तिच्याकच बघण लागते ना अडीच वर्षाची
हो का हा हा हा च नाही असं हा लहान मुलं असले का त्यांच्यातच दिवस जातो ग
हा पूर्ण रुटीनच हे होती त्यांच्यातच
हा हा! बाकी कसं खिड्यातलं वातावरण बघितलंय का तुम्ही कधी?
हा बघितलं न माझं माहेर खेडेगावच ए
हो का? खेडेगावाचे हा हा मग खेड्यात आवडत का? सिटीत
आता काय सिटीत आले त सिटीत पण खेड्यात पण. खेडेगावातलं पण ते वातावरण वेगळंच असते एक बोलून सगळे
हा हा नाही आणि खे हम्म खेड्यातलं वात पर्यंत खूप मस्त असत आणि अ कस तिथे कस आपल्यासारखे दरवाजे ब द नसता. त्यांचे दरवाजे उघडेच अस त्याच्यामुळे कसं थोडस बाहेर पडलं का कोणी पण बोलतं लगेच. ओळखीचे लोक येत जात राहता त्यांच कस ते तेवढ्या पुर च गाव असतं ना त म सगळे ओळखीचे होऊन गेलेले अस स आपल्या इथं नाही एवढ्या मोठ्या सिटीमध्ये कसं अ जास तो कोणी घराच्या बाहेर पण नही निघत बायका त जॉब वाल्या आहे त्यांच्या त्यांच्या रुटिंग नुसार निघता तस. आपल्या इकडे नही सिटीमध्ये हा घरातच दिवसभर
हम्म खेडेगावातलं वातावरण एकदम फ्री असते कुठे बिन खेळा लहान मुलांना पण खेळासाठी मोकळ. एकदम तस शीटीत नाही ना बाहेर खेळ
हा जेव्हा आपण त्यांना गार्डनला वगैरे नेऊ. जेव्हा बिल्डिंग मध्ये खाली नेऊ थोड खेळायला तेव्हाच बिचारे खेळता तस आपलं बालप आपलं बालपण त्या मानानी चांगलं.
हा आताच्या मुलाच खूप अवघड ए.
हा त्यांना नाही आपण आणि एकट आत्ताची मुलं आपल्या वेळेस चे मुलं थोडी शांत
शांत होते आपण जेवढं ऍडजस्ट केलं ते आत्ताची मुलं नाही करू शकत.
हम्म आताचे कस खूप ऍक्टिव निघाले. त्यांना वयाच्या मानाने खूपच! गोष्टी असं समजतात. त्याच्यामुळे त्यांच्याकडे लक्ष खूप द्याव लागत. आणि असं सांभाळायला पण.
हम्म तुम्ही गेल्या होत्या का कुठे फिरायले?
फिरायला ना आम्ही पुत्नीचं लग्न होत त्याच्या निमित्ता नी मग आणि मंदिरात पण पत्रिका ठेवायची होती न. तर मग माहूर ला गेल जाऊन आलो. आणि जेजुरीला जाऊन आलो ना आता अ कस पाऊस पडायला लागलाय थोडा थोडा! मग चाललय मुलींच महाबळेश्वर असं इकडे जाऊ थोडस. त मग चाललंय म्हंटलं माहूरला का?
हा
माहूरला कुलदैवत आहे ना आमचं.
हा
हम्म हम्म रेणुका देवीचं मंदिर आहे ना जे चांदवडला आहे ना तेच मंदिर माहूर ज्यांना जाणं शक्य नाही होत म इथे चांदवडला जाता. आणि ज्यांना शक्य होतं ते माहूरला जाता. तिथे ते विड्याचं पान आपण जे पान खातो ना? विड्याचं पान ते त्याच पाण्याच नैवेद्य दाखवलं जातो देवीला.
माहूरला का?
हो माहूरला.
हम्म
आपल्या कडे कसं असं पेढ वगैरे नैवेद्य दाखवतात. तसं तिथे ते नाही चालत. तिथे विड्याच्याच पानाच नैवेद्य दाखवता हम्म हम्म छान आहे मंदिर थोडंस वरती चढून जावं लागतं पायऱ्या. हा पण मग छान य बा. हा हा नाही आमचं पण नाही लवकर जाण हो दादा किती खूप वर्षानी गेलो आम्ही जवळवळ अ दहा प पंधरा एक वर्षा निघेलो कारण बरच लांब येतं ना ते
हा हा
तसं निमित्त होतं पत्रिका ठेवायला जायचंच होतं. कुलदेवतेला, त्याच्यामुळे मग, अ नाही नाही. जायलच ना आम्हाला एक दिवस लाग ला म आम्ही तीन दिवस गेलो तो, आणि समृद्धी हायवेईने गेलो ना.
हम्म.
त समृद्ध हायवे आपल्याला असं थोड थोडा वेळ बघायला चांगला वाटतो बर का. पण त्याच्यावररचा प्रवास खूप कंटाळवा आणि नाही दुकान दिसत. नाही काही दिवसात काहीच नाही. हा.
ते, रात्रीच नको वाटतय ना.
आणि एकदम इथे बसला का तिथे कुठे असं त्यांनी कशाला चान्ससच नाही ठेवला उतरायला वगैरे बाथरूला वगैरे अस. काही काही ठिकाणी ठेवली त्यांनी जागा पण मग असं खूप नाही ब असं काही खूप ठिकाणी.
पण तरी पण अस थांबून वाटवत कारण तिथे भीतीच अस एकदम तिथे कोणीच नसती ना.
हा आणि डायरेक अस समोर बघायचं कोणी दिसत नाही आजूबाजूला बघायचं काय गावा दिसत नाही दुकान दिसत नाही काहीच नाही बऱ्यासा किती किलोमीटर लांब काहीच दिसत नाही, छान छान बनवलंय पण प्रवास सोपा झाला. तिच्या मुळे, हम्म, जिथे आपल्याला कुठे जायचं असल तर हो काही ठिकाणी, हा सहा - सातच, सहा- सातच तासाच चार तासावर आला म्हणजे वेळ खूप वाचतो, हम्म. छान बनवलाय, मस्त बनवलाय.
मुं मध्ये पुणे मुंबई वाहते समृद्धी महामार्ग तर पण ती मुंबईला चार पाच तास लागायची तर तीन तासातच जाते वाट
हो का, हा हा, हा पण खूप खूपच सोपं केलंय आता मोदींनी.
हो, डेव्हलप व्हायलं ज जस वहिलं वर्षपलटली. ते सगळं
ह हम्म हम्म. आता आमच्या इथे पुढच्या वर्षी कुंभमेळा आहे.
हा.
म आता आमचे ते पण मंदिरांचे रस्त्यांचे खूप काम चालू आहे. हम् हम्, हो. आत्तापासूनच चालू तुम्ही येत असाल ना, क नाही येत. नाही का, हा हा, हा अस त्यावेेळेला बरच लांबून लांबून लोक
हा गर्दी पण असते ना खूप. लहान मुलाच नाही ना शक्यतो लाग त्याच्या मध्ये. एवढ्या गर्दीत घेऊन सोप पण नाही ना.
हा हा लोक कसं हौशीने घेऊन येत ब तसं काही नाही. हम् हम्म, हा. कस प्रत्येकाला ज्याची ज्याची
हा आवड वेगळी, नाही त्यातून कोणा पट्टी म्हणजे लहान मुलांना नाहीं वाटतं नाहीं एवढ्या गर्दीत नेऊन नाहीं वाटतं.
नाहीं नाहीं त्यांचीही हाल होती नां आपलीं हाल होतें. आणि कांहीं कळतं नाहीं त्यांनां कांहीं नाहीं आपणच घेऊन फिरतो. आपल्याला असं आता आपल्या मुलांनी फिरलं पाहिजे पणं त्यांनां कांहीं
त्यांनां कांहीं कळतं नाहीं कांहीं नाहीं समोरं त्यांनां आठवत पणं नाहीं
हा उलटं ते जेंव्हा असं थोडे मोठें होताात थोडं कळायला लागतंय त्यांनां त्याव्हा येतं नेलं तर चांगलंय हम्म हम्म बरं चालल बाकी काय नवीन काय रेसिपी बनवता अजून
मी कांहीं नाहीं जामुन बनवायली आत्ताचं माझ्या मुलीला खूप आवडतात.
काय ते
गुलाबजामुन
हा गुलाबजाम आवडतं का हा हा कशे बनवता मंग
मी का पॅकेट आणलं होतं ते डीमार्ट मधून त्यां त्यां मिश्रण हे दूध टाकायचं दुधानं भिजवायचं
हा हा हा हम हम
थोडं पांच दहा मिनिटं ठेवायचं ते तसंच मंग त्यात त्यांची गोळे छोटे छोट गोळे करायचे तळायचे तुपा मध्यें
हा हाा असं कोणत्या तूपात तळतात गावरान ठीक आहे म्हणजे घरांला
आम्हीं दूध घेते ना एक लिटर
हा हा कसल गायचं की म्हशीच हा हा गायचं की म्हशीचा हा ह हा
फ्रिज मध्यें ठेवायचं नंतर मंग ते सात आठ दिवसात त्यांचं तूप बनवायचं त्याचं तेचं होतें बराच
कधी बनवून बघितले.
बनवले होतें एकदा
हा हा खरंच थोडे कडक होता कां खवायचे कधी कधी बिड बिघडतात का असं वाटतं नां
हा त्याचं जरा प्रमाण योग्यच पाहिजेत नां
हा पणं मंग खव्याचे खाल्लेले कधी पणं पोस्टिंक आता हे प्रीमिक्स मध्यें नेमकं काय वापरता आपल्याला माहित नसतं ना पॅकेट मध्ये हम खवेत आता काय करायचं जर आपणं थोडा पाऊसेर खवा घेतला नां तर पोय ज्या चमच्यानी खातो त्या चमच्यानी दोन तीन चमचे मैदा टाकायचा तीनं चार चमचे
हा हा
आता खवा किती पातळ आहे त्यांच्यावर हा खवा जर घट्टा असेल तर दोन चमचे खवा थोडा पातळ असेल तर तीनं चार जणं थोडासा दोन्हीं चीमूट बरं चिमटीमध्ये बसेलेल एवढा सोडा टाकायचा त्यांचा
हा मी गव्हाचं पीठ टाकलं होतं
नाहीं गव्हाच पीठ नाहीं टाकतं
नाहीं छान होता दोहाच्या पिठाणं पणं
हा का
बिघडले नव्हते माझे हम
चांगले झालेत
हा छान झाले होते
हा का
हा बिघडले नव्हते छान झाले होते ते मैद्या कस लहान मुलांना चांगलं नसत नाही एवढं पण मण गव्हाचं पीठ वापरलं होतं छान झाले होती.
आ हा हा हा ह सां कमी गॅस वर तळले असतील ना?
हा हे असे पण कमीच गॅस वर तळ लागते त गुलाबजामनचं कसं हेच आहे ना? हम्म जास्त घाय चालत नाही.
बाकी इडली, डोसा वगैरे असं लहान मुलांना जास्त आवडत.
हा नाही खात माझी मुलगी असंच आठ पंधरा दिवसात.
हा हा हा गोड जास्त आवडत.
हम्म गोड एवढं नाही खातती फक्त जामून खाते आवडीने
आ हा हा हा
हम्म हम् बाकी काय चाललं, आज काय बनवलं होत मग?
आज काय? शेवग्याची शेंग.
हा हा हा मी पालकची भाजी बनवली.
हा
हम्म हम्म
पालकची कशी बनवली?
मुगाची डाळ टाकून.
हा हा त रात्रभर बिजू घालायची का मुगाची डाळ?
नाही नाही कुकरमध्ये पालक कापून घ्यायचा बारीक आणि मुगाची डाळ आणि पालक शिजून घेत मुगाची डाळ तर लगेच शिजून जाते ना? दोन तीन तीन शिट्ट्या घ्यायच्या तीन चार शिट्ट्या आणि मग ती गो कटून घ्यायची रवीनी आणि लसूण, मिरची बारीक करून घ्यायची कुठून घ्यायची आणि म तर मग फोडणी देता जिरे हिरवी मिरची लस णी नर थोड आपला घरातला काळा मसाला किचन किंग मसाला आणि थोडीशी लाल मिरची छान लागते ती भाजी. किचन किंग मसाल्याची टेस्ट खूप छान लागते.
हा का नाही मी सध्या म्हणजे एवढं नाही मी फक्त र अंबाजीचाच आणते मसाल
हो का नाही आणून बघ किचन किंग मसाला ते अे आपण कुठल्या भाजीत टाकली ना
तर आता तुमची मुलगी अजून म्हणून काही टेन्शन नाही पण मोठे झाले मग त्यांना बाहेरचं बाहेरची टेस्ट आवडती मग ते वेगवेगळे मसाले वापरून बघावं लागतं मग.
हम्म
असं लहान असेपर्यंत कसं आपण जे देतो ते खातो. खातात ते मग मोठे असले का मग त्यांची चव बदलती
चालते आपला टाइम झा ठेव का छान बोलल्या तुमच्याशी बोलून छान वाटलं हा चाल बा